हॅलो.
हॅलो.
हा बोल की. बोल गं. मेहंदी काढत बसलोय बघ, मेहंदी काढालोय.
कोणाला? तुला हम्म.
मेहंदी शिकायला येतोय ना तिथं, तर तिथं आलूय काढायला. हां. होय म्हणजे ते ऑर्डर घेत्या ना मग, ती मेहंदी तयार करायला शिकवाय लागल्या मला.
हा हा हा.
पाच मिनिटं थांब काय.
हा हा.
हॅलो हॅलो.
हॅलो बोल.
हा बोल.
चांगल आणि काय.
काय नाही जेवलीस.
जेवलो तू.
मी पण बिर्याणी खाल्लोय बघ मस्त.
मी पण ते काय, चिकन कबाब खाल्लो.
काय?
चिकन कबाब खाल्लो ग.
चिकन कबाब म्हणून चिकन कबाब सारखी बोलायला लागलस का?
अ
ह ते कनी मला की नाही म्हणजे ऑर्डर आल्यात दोन. अ ज्वेलरीची आपल्या. एक सेट म्हणजे हार परत बांगड्या आणि अ कानातलं ते कितीला द्यायचं?
कानातलं म्हणजे एक हार आणि कानातलं हार आणि कानातलं मिळून की नाई असं चारशे पर्यंत सांग आणि बांगडे की नाई ध त्यांना देताना बांगडी कमी साडेतीनशे तीनशे पर्यंत सा तीनशे पर्यंत सांगायच कमी कर म्हटली तर तीनशे-तीनशे वीस पर्यंत सांगायचं.
हा आणि त्या हा बोल बोल.
नाही ते आणि ते हारा आणि कानातल तेच कि हार आणि कानातला एकक नाही त्याला काय कमी करू नको. चारशे-चारशे पर्यंतच सांग त्यांना.
म्हणजे आता समज त म्हणे नाही नाही तसं म्हणत नाही आता म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर असणार ना म्हणजे त्यांनी कुठलं ज्ल म्हणजे काय नेमकं सांगतात त्याच्यावर असणार ना कारण मी काय पण बनव देत जरी साधं बनवलं तेवढंच संपायचं.
साधम म्हंटली तर असं हा साधं म्हंटलीत का नाही ते तीनशे तीनशे वीसपर्यंत दयाचं तर कणी असं एक अस आपण साधे की साधाच आता आल काय
ऐक ऐक ऐक ऐक रेंजमध्ये जा आणि हळू हळू बोल फास्ट फास्ट बोलू नको हळू बोल.
बघ आता आला काय आवाज?
हा बोल.
ह् त्यानी का नई अ म्हणजे ते हार असते क आपण केलेलं तसच क त्याच्यावर कोणी डब्बल तिब्बल पण करताय त्यात. ते पेस हा त्या ते डबल ट्रिपबल क करायचं असलं ना डबल तिपल करायच सुद्धा मग जरा जास्त पैसे घ्यायचं कारण ते मणी आपल्याला परवडत नाही खरं पण आपण हे करायला लागतत म्हणून.
हा हा हा हा आणि एकटिला मंगळसूत्र त्र आणि अ कानातलं पाहिजे आहे.
ते
हम हम दोनशे पन्नास पर्यंत. काय आणि जर बांगड्या म्हंटल्या तर दोनशे सांगू
नाही बांगड्या दोनशे कुठं तीनशे तीनशे वीस सांग.
तीनशे सांगतो.
हां.
हा
कमी होत नाही, त्याने किती मला लागत त्याला.
बांगड्या ते पण आहे सोड, आपण. फुलं वगैरे सांगितलं आणि आता ते हार जरी त्यांनी सांगितलं ते चोकर असते ना. ते म्हणजे फुलांचं म्हण, कमळचं बोल. तुला मी बोललेलं की मला ते शिकव म्हणून. ते असलं तर महाग मं मग महाग लावायचं ते, कारण का एकच एक छोकर ते महाग आहे ना.
होय.
हा मग त्याला महाग लावायचं ते.
हम्म.
असं मला तूच म्हटलेत त्यांनी की. मला हाय म्हणून जेवालाच येतो. बरोबर आहे.
मग?
मग काय नाही बग.
आता आता करालागलंस काय ते.
नाही ते नाही करायला सोड, आजून सामान आणणार आहे...
हम्म काय ते ते न ईचलकरंजीत जाणार असे त नववे्लाय पण नोवेलच्या बाजूला मानसी म्हणून तिथं जा आणि कमी रेटमध्ये माग. मग नाही तर त्यानी कमी रेटमध्ये दिली नाहीत कणी तसच. तो हो तुला कोल्हापूरमधनंच आणायला पाहिजे, कारण सामान तिथं लयच स्वस्त. का कोल्हापूरत.
मग ऑनलाईन, मिळ म्हणजे ऑनलाईन स्वस्त मिळत नाही?
मिलते की.
हम्म मग ऑनलाईन मागवतो.
हम्म.
त्यांना काय काशी गडबड नाहीय सोड.
हा हा.
ह तू काय कर, मग मला कनी म्हणजे व्हॉट्सअपला सगळ्या लिंक शेअर कर.
तू काय काय म्हणजे घेतय ते, मग मी ते तसं हे करत तो मागवतो मी.
झिरो पॉइंट थ्रीची तारा आहे ना. ते कणी तुला. घ्यायला मिशोवर कधी ऑनलाईन केलं कणी. त्यावर कमी किती श शंभर रुपये नाही तर दीडशे रुपयाला फक्त दोनच मंडळ मिळतात खरं मी कणी किती दोनशे रुपये दहा. बंडल आणलेलं.
आणि कोणाकोणाला बोलवले जेवायला? हा ऐकू आलं.
कोल्हापुरात मी आणलेलो दहा बंडल. म्हणलेलं मग ते कमीच करून करून घेतलं मग ते असच. नॉवलमध्ये जाऊन आपल्याला बघायला पाहिजे. किती तिथं किती देते बंडल टेन ते सगळं बघायलाग. पाहिजे नीट कमी करून ते.
मग तेच ग मग त्या बोलल्या ना की. मग त्या बोलला ना काड म्हणून म्हणजे सर म्हणून मस्त. दे म्हणून त्यांना. आणि जवळच्या आहेत ग, मग एकदम कसं मार्क्स सांगणार मी.
हम्म खरं पण महाग ना म्हणून.
हो ते दाखवा ह.
अर आता तो त्यांनी जवळच्या हेत. समखणी तू जना कमी र कमी काय त किमती दिलीच, त म तुझाच तोटा होणार आहे म्हणून सांगितलं.
कड नाही मी सांगताना जास्तच सांगणार को धताना. सोवा गे हम्म.
हम्म
हे जच प्रॅक्टीस करून, आणि कर हा आणि ती फ्रेंड येणार आहे ना, एक तिची तुझ्या बहिणीची.
होय ती येणार आहे, ती पण शिकणार आहे म्हटली.
हम्म.
हम्म मात ना दीपण ह
तिला काय बोलू मग मी किती सांगू तिला?
तीनशे नऊशे पर्यंत सांगितले म्ह सांग आणि तुझ अर सामान होत आणि माझा अर्धा सामान होतं म्हण म सांग असच. मग नंतर तिला माझ्या बहिणीला फोन लायला सांगता आम्ही तिला सांगतो काय ते नंतर सांगाय तेती उठ
तिथेच ठेव. हा फ्र्रीज मध्ये मग काय नाही बघतीली मेहंदीची ऑर्डर येणार आहे मला.. तर मग तू शिकून घे ल उकर ल वग मग तेच शिकायला आलयेत.
हम्म.
हम्म, काय करायचं घरात बसून तरी?
जॉब बीब करतेस की नाहीस मग?
नाही ग.
हम्म हेच हम्म.
आता बघ
हा आता आला.
मोठ्यान बोलल्यानंतर ऐकू येते काय?
होयग हम् हम्.
मग आ काय स्पेशल?
का आज काय नाही स्पेशल.
का ग?
काय करायचं म्हणा रोज रोज स्पेशल
ह ह बरोबर आहे होय.
रोजच कायतरी स्पेशल असत, मा आमच्यात.
ही, ह
ती कधी पसन येणार हाय, म शिकायला तुझ्याकडे?
तिनं काय अजून, सांगितली नाही पण बघूया कधी येत्या ती? हंम
मी तुझी लाडकी स्टुडंट हाय म्हणून मला कमी होय?
होय
आता तिझ्या मैत्रीणी आहेत म्हणून सगळ्यांना कमी तरी करणार नाही.
हा होय, ते तर आहे सोड.
आता तू होतीस गं, आता कण तूम ता हय, ती पुरी आणि कसली आहे काय माहीत? ही माझी बहीण पण, लय चिडत होत्या तिच्यावर म्हणून क नाही, माफ केलं म्हणती काय तिच्यापुढं जास्तच विषय अनिक त्याच महागाव लावणार ना? मी सगळं
हंम, हंम, हं
ते तर काय, सोड
हम्म
तिची काय दीदी, मेकअप आर्टिस्ट बिवटिस्ट हाय गं, त्यामुळं काय तिला? ते आपल्याच मारकांनी काय करायचं? मग काय तर, खरंच कि बाई, तुझी ती ऑर्डर आलती ती लीव
काय?
ऑर्डर आलती ना कसली तरी तुला?
व्हय केलोय की, हार आलेली ते हार करून दिली आणि एक मंगळसूत्रच हे ते आलेलं ते पण करून दिलं.
हॅलो तू लय फ्रीजरला ठेव, हा
हम्म, बोल
आई गं देवा, कंटाळा आला फोनवर, काय बोलायचं काय कळतच नाही? थांब मी तू, आता तू कट कर, मी फोन लावतो तुला
हा, हा
हा